हॅलो
हा बोला
हॅलो पाऊस चालू आहे का?
होय बारीक आता चालू झालंय. बारीक चालू झालाय की होय सकाळी ऊन पडलेलं.
होय कपडेतेन वाळलीत तर आज एक दिवस
होय होय नाय वास मारते आहे कपड्यांचा
होय दोन दिवस झालं वाळलीच नाहीत.
हम्म
जरा पाऊस पाहिजे नव्हता तवा दुष्काळ दुष्काळ म्हणत होते
होय की आणि पडायला लागले तर लगेच म्हणायला लागलेत नको नको पाऊस लई झाला.
मग पाऊस पण रूसून बसतोय.
हो होय मग.
पडला तर पडते नाय तर मग जातोयच त्यो मग परत आणि बोलून घ्यायला लागतय.
मग तुम्हालाच नको आहे तर मग त्यो कसा पडेल असं नाही का
होय पावसाशिवाय हाय का काय सांगा की
मग आता शेतीच्या त्याच्यावरच सगळं हाय आणि काय करायच. शेतीत पिकलं तर मग सगळ येणार धान्य म्हणा, हे म्हणा नाहीतर काय हे सांगा की
आणि माणसाला सुद्धा कसं उन्हाळा संपल्यावर गर्मीन उकडून उकडून हैरान झालेल असतय. आणि जरा चार ठेम जारी पावसाच आलं तर किती बरं वाटतय.
हम्म आणि मागच्या आठवड्यापर्यंत उकडत होत. आत्ता जरा कमी आलय. उकडायच होय. वातावरणात उष्णता होती ना.
हा आता जरा
हां आता जरा गारवा वाटाय लागलाय.
वारपण हम गार म्हणजे वारच असं मोठ आहे वादळासारखं. नाहीतर आधी कसं मृग नक्षत्र हां. सगळीकडे आता नद्या भरल्यात.
होय होय
नद्या असून पाणी भरपूर आले आता होय थोडं म्हणजे धोक्याच्या पातळीकडे चालल्या जात हा नद्या आणि कृष्णा आणि पं चंगा गंगा कशी य लहानयत नद्या ना नद्यांच त्यामुळे त्या लगेच बाहेर पडतात
हम्म
मग कृष्णा बावन फुटावर गेली की पुरते आणि पंचगंगा एकोणचाळीस फुटावर चौवर गेल्यावर पूर येते मग आता तेतीस फुटावर चालू आहे
होय पंचगंगेच पंचगंगेचच वाडा लागले भरपूर सां कृष्णेपेक्षा
हा तिथं कस पाच नद्यांचा संगम आहे ना पंचगंगेला
होय पाच नदचच
हा म्हणजे हा कृष्णा वर्णा आणि कोयनानी पंचगंगा कोसार्य खाय वाटतं
हम्म
कोसारी कृष्णा कोयना कोयनेचंच नाव पुढं कृष्णेचं नाव पुढं कोयना पडले
हम्ममम हम्म
नाव बदलत बदलत गेल्यात
ह ह का
हा आता पंढरपूरला चंद्रभगा झाल्या पुढं आळंदीला इंद्रायनी त्यांना अस
हो होयच कवटे मंकाळचे तिकडे ते अग्रणी नदी म्हणून
हा अगरणीय तीच नदी पुढं मग चंद्रभागेला त्यांना मिळत्या ना म्हणजे ते नाव बदलत गेल्यात ना त्यांचे? हम्म. भीमा आहे तिकडं. पुण्याकड. ती ती दुसरीकडचिये तिचा उगम दुसऱ्या गावालाय कुठत-
हम्. पण पूर म्हंटले की जर माणसाला भीती ब बसते हो. नुकसान होत ना सगळं लोक अच्छा वाहतूक बंद होऊन जेवून आणि अ घरचं पण नुकसान होतय ना.
हा घराच शेतातलं म्हणाजास्त पाऊस झाला तर शेतात.
हम्म ज्यांची अ शेती पण नदी जवळ आहे त्यांचं पण हे होत नाही.
हम्म हम्म ऊस पिक असते ती सगळे पाण्यात जातात.
हम्म आणि मग मुळे कुजले की परत मग. ते हे होत नाही ना अस होते.
आणि फुलं वगैरे पण नसतात नदीकाठाला.
होय होय
फुल असतात वांगी असतात आणि काय पण असतेय भाजीपाला असतोय.
काय महाग म्हणजे भाज्या वगैरे लेलं की आज.
कधी आलेलं? आज आलेल?
हम्म.
अजून नाही आलेल.
तुमच्याकडं तर आता नाही येणार, बुधवारी येईल पाणी.
हा कधी येत ते काय माहिती उद्या मंगळवार लागला मंग मंगळवारी बंद असते. आता येऊन पण आता पंधरा वीस दिवस होऊन गेल पाणी येऊन.
काय मोटर नेत होते नदीवरच्या त्यामुळे येणार नाही. कफीजा फिवजा काढलेले वाट
हा म्हणजे पाणी नव्हतं त्यावेेळेला फ्यूज काढलेल्या आणि आता पाणी वाढलंय त्यामुळे आता मोटर काढत्यात.
हा आता मोटर काढते. म्हणजे माणसानं करायच काय?
वाजूला
मग काय त? आवो ज्यांच्या बोर वगैरे आहेत त्यांच चालत. चालत हो ज्यांच्यात काय नसत ते त्यांनी काय करायच सांगा की? लई पाण्याची वाट बघत बसायचं आणि परत ती पाणी पंधरा दिवसाांनी येते त्यामुळं कस कसले येतय? काय येतय?
होय. मग कपड्याला तेन कसं गच्चीवरच त्यान अस पडलेलं ते पन्हाळीच ते चालतय. पण स्वयंपाकाला भांडी घासायला- घासायला म्हणा. ते पाहिजेच कि चांगलं पाणी.
आणि आता पावसामुळे कसं लाल पाणी येतंय चावीला नळाला.
होय. आजच आलंयच आणि- हम्म होय.
मग आता कसं आमच्याकडं पण तुरटी फिरवून घ्यायची मग.
हम्म तसच केलय.
स्वयंपाकायला वापरायला तुरटी फिरवायची आणि प्यायला मग एक्वा आणायचं तोपर्यंत
हम्म व्हय कि. ते एक्वा पण कस क सगळ क्षार काढलेला असतय. त्यास ते असल उष्णता येत्या. हम्म. मग कस ते हेच होतय अहो त्रास होतोय खरं त्या पाण्याच आपल्याला वाटतय खरं. तोंड वगैरे येतंय त्यान. आणि अशक्तपणा येतोय बघा पाण्यान.
मग तुम्ही कसलं पिताय?
मी म आता पर्यंत चावीचच पेत होतो. आता आज मागच्या वेळे पासन जरा खराबच यायलय ना? चावीला.
हा.
आता नाही पेत.
हं, हं नाही सवय झाल्यावर नंतर काय वाटत नाही.
हम्म.
ऍकक्वाची एकदा सवय झाली की नाही नंतर काय वाटत नाय.
आणि मग बोरच कस खारच असते. तेव्हा बोरच काय पिऊ वाटत नाय.
मग कस आहे बघा बोरचं पाणी प्यावं तर क्षार जास्त असतात.
हम्म हम्म त्याच्यामुळ कसं मुतखडा वगैरे हंह बोरच्या पाण्याने मुतखडा होतो. आणि अकवाच्या पाण्यात पाकच त्यांनी काढलेले असतात. मधी तर
आजार होतोय तयार.
हां तेच की म्हणजे माणसांना जगणाऱ्यांना जगायचं कस? होईच की.
हं पाणीच प्यायचं नाही मग या पाण्यावर जगायला पाहिजे.
पण पाणी जर पाण्याशिवाय पर्याय पाणी वर सगळं हां आता ते नारळ झालाय चाळीस रुप रुपयला. हो तेचकी.
मग रोज किती नाराळ लागतील पाणी प्यायला? एका नारळात एक ग्लास पाणी हाय. मैते तीनशे रुपयाच नारळ आणायला पाहिजेत एका माणसाला
ते म्हणणार राहू दे हाय हेच चावीच पेलेलं बरं. हं ह, असं होणार. काय सगळं महागायची हे न काय आता काल भाजीची पेंडी तीस रुपये मेथीची तीस रुपये पहिला होती बघा.
म्हणजे त्यांनी म्हंटल पळ.
हां, हां होय मी पण आणल्या आंबाड्याची आणल्या मी.
हां, हां आंबाडीची कशी करताय तुम्ही?
आंबड्याची शिजवून घेतोय जरा चिरून.
हम्म.
चिरून, शिजवून त्यातलं पाणी पिळून काढतोय.
हम्म.
आणि पाणी पिळून काढल्यावर, परत चांगलं पाणी घालून आणि शिजवायची.
हम.
जरा शाळू ज्वारी असते, तर मिक्सरला फिरून गर्भगर्भ कन्या करून त्यात घालायच्या, आणि मग हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणा आपलं ते घालून शिजवून घ्यायचं कणया घालून. आणि ते शिजलं की कि मगं नंतर त्याला लसुन, जिरं चिचवून मिरची घालायची. मग फोडणी वगैरे काय नाय घालत. खात्यावेळी मग ताटात घेतल्यावर त्यावर कच्च गोड तेल टाकून एक चमचाबर खायचं त्या बरोबर.
हम्म, हम्म हा तसं पण चालतंय, नाहीतर मग निस्ता तेलात. गरम करून परतली तरी पण चालत्या.
नाय परतायचीच नाही शक्यतो भाजी.
नाही तीजी नाहीतच कोणकण परतात, पण कोण कोण कस जरा ह्याच्यासाठी म्हणून परतते ना.
हा फोडणी पण घालतात, एक-एक जण. पण आम्ही फोडणी तेन काय नाही घालत, कसं कच्च्या लसणाची चव जात्या नाय मग.
हा होय तेवढं मात्र होतय.
हा जिरं कच्च लसूण कसं शरीराला पण चांगलं असतंय.
होय मग आमच्या आई कशी करते, ते कच्च लसूण चेचलेले तसं नसत, आपल परत कणी नाही तेलात आपल कनी खाल वर करायच.